अ, आम्ही कंपनीमध्ये बाहेर हॅलो,
मला आवाज नाही येतय?
हॅलो, मला आवाज येतोय तुमचा. आता येतोय का आवाज
हो, हो आला आला कुठे आहे म्हटलं.
हा कंपनीमध्ये मध्ये, आमच्या इथे कंपनी आहे तर मग ति बायकांना काम देतात, ते करायला असे आम्ही दोन-तीन तासासाठी आम्ही काम करायला जातो तिथे?
अरे, वा छान ना म छान आहे. आमच्याकडे नाही आहे अशी कंपनी काय हो आमच्याकडे तर असं पण का हो, गावालाच आहे मी, याईच ते, शेतात जावं लागतं आम्हाला कामाला रोजाने. केव्हा काम असतं केव्हा नसते? हो. काय करसाल आमचे हाल चालू आहे. खूप इथे शेतात जाऊन जाऊन.
बापरे नाय पण शेतीच काम करणं चांगलं असतं हाल जरी झाले तरी आरोग्य चांगलं राहतं त्या शेतीच्या कामामुळे. अच्छा. हम्म, म यायचं कधी इकडे या आमच्या साईडला. इकडे आहे मिळतील थोडे काम.
रूम घ्यावी लागेल भाड्याने.
हो.
ह म रूमच भाडं द्या म्हणजे, लाईट बिल भरा म्हणजे भरपूर गो ष्टी होतात.
म तुमचं इकडे कोणी भाऊ बहीण वगैरे कोणी नाही राहत का?
आहे दूरचे नातेवाईक पण मग ते कस दुसऱ्यांच्या इ थ- गेलं म्हणजे प्रत्येकाला सहन होत नाही होतं. त्याच्या आटी नको म्हटल. कस आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको. ए पहिले होत अस घरच्या फॅमिलीमध्ये अनभन होत असते.
हो ते तर आहे बरोबर ते तर आहेच.
ईथ नवरा बायको मध्येच झगडे होऊन जातात तर ते काय विषय बाईचे.
हा ते तर आहेच हम्म, आणि तुम्ही काय काम शेतीच काम करायला जातात?
हा.
आणि अजून काय काम करतात का त्याच्यासोबत?
ते फवारा मारण्यासाठी जातो, ते
अच्छा.
कीटकनाशक असत ना ते म्हणजे जंतू किडे पडतात ना. ते का हा त्या कामासाठी जातो मी. हा एखाद्या टायमाला म- मा ती भरण्यासाठी जातो खोदून म -मला ते माती भरून अशी ते भरावी लागते ट्रॉलीमध्ये.
बापरे खूप जुने दिवस आले तुम्हाला म्हणजे हे आपल्या पणजोबा लोकांनी आजोबा लोकांनी आपल्या वडिलांनी केलेले काम आयत.
साईड ला राहतात ना आम्ही गाव-गावा साईडला राहतात तुमच्याकडे जे धान्य हायत त -ते आमच्या साईडनेच येतं. आम्ही इकड हा आता इकडे ढोरं वगैरे खूप आहे त्याच्यामुळे ते जे धान्यांचे ते पीक असत म्हणजे ते आपण धा न्य- काढल्यानंतर जे खाली असत काय म्हणतात त्याला? नाव नाय येत आय मला आता पण त्याचे ते कू ट्टी- म्हणून पाडले जाते ढोरांना खावाण्यासाठी तर ते पेंढा बोल आम्ही ते बांधून पेंड्या बोलतात त्यांना तर त्याची आम्ही कुट्टी करतात. आणि ते कुट्टी अशी भरावी लागते आम्हाला ट्रॉलीमध्ये. किंवा आम्ही असं बेलगाडीमध्ये भरतो.
हा.
आणि ते भरून मग जे क ढोर ज्यांना पाहिजे त्यांना ते म्हणजे ते विकत घेतलेले अस ते- तिथं जाऊन भरून द्यावी लागते. त्याच्याने एवढं अंग खाजवलं जात की खूप.
हो का.
खूप त्रास होतो त्याच्याने हो.
बापरे हम्म. ऊस पण असतो का तुमच्याकडे ऊस?
हो ऊस पण असतो हो खूप.
मग त्याची इ तर कुठती खूप मिळत असेल तुम्हाला लोकांना.
अ साची कुट्टी नाही पाळत उसाचे ते जे कवळे- कवळे असतात ना ऊस म्हणजे बारीक एकदम हिरवे- हिरवे.
हा.
ते वरवररचं फक्त ते पत्ती खावडतात ढोरांना. ऊस नाही खावडत हम्म जसा की आपली ज्वारी ची ज्वारी काढली वरची कि ते खाले जे असते त्याचा दंडे त्याची कुट्टी पाडता हा त्याची कुट्टी पाडता.
अच्छा ते दंड्याच आम्ही लहान होतो ना तेव्हा तो सुखलेला दंड चांगला दंड बघायच त्याचे साल काढायच त्या ची आ बैल गाडी बनवायचो किंवा भिंगरी बनवायचो असं.
मी पण केलेलं आहे. आम्ही आता पण केव्हा- केव्हा.
हो का.
हो. खूप आवड आहे मला ते हे आम्ही मो हे मोबाईल आता आले हो यायाच्या अगोदर आम्ही म्हणजे आतापर्यंत तर तेच करत होते. मोबाईल तरी पण आम्ही जास्त घेत नाही. आवडतच नाही. आम्हाला मोबाईल.
चांगले आहे बाबा मग.
ह ते आता बोलण्यासाठी घ्यावी लागतात.
हा ते तर आहे तेवढंच बोलणं होऊन जातं.
बरोबर.
हम्म - हम्म. आणि मग तुमच्या पोरांना पण ते शिकवाल मग ते दांडेंच बैलवाडी कशी बनवतात. खुर्ची कशी बनवतात.
हो त्यांना येतं त्यांना पण ते खेळतात घरी.
खेळतात का चांगलं आहे मग बाबा.
पडलेलंच असतं.
हो का म्हणजे तुम्ही जे खेळले ते पोरांना देताय?
हो.
चांगलं आहे. हे अशी खेळ पाहिजे हो बरोबर हम्म- हम्म.
त्यांना आम्ही मातीमध्ये पण खेळू देतात मग.
काय?
म बाहेर अस म्हणजे मुलांसोबत खेळू देतात बिना चप्पलने असे म्हणजे पडतात हे करतात खेळतात मातीमध्ये लोळतात आम्ही करू देतात त्या ना आ मला असं वाटत की अ तब्येत चांगली असते म्हणून.
चांगली राहते. ते तर खरंच आहे बरोबर आहे.
त्याच्यासाठी सगळं त्यांना बिना चप्पलने बिना याच्याने खेळू द्यायचं मोबाईलमध्ये खेळून काही फायदा नाही ना?
नाही नाही ते तर खरंच आहे, आरोग्य खराब होतं. डोळे खराब होतात परत एका ठिकाणी बसून राहतो. हातात मोबाईल राहतो फक्त त्याच्यामुळे तब्येत खराब होते. हालचालच होत नाही फक्त आपल्या हाताची बोट हालतात.
आणि असं बाहेर खेळल्याने आणि त्याचा व्यायाम पण होऊन जातो शरीराचा.
हा मग
जेवण पण जात त्याच्यामुळे हो जेवण जात. म्हणजे अशा भरपूर गोष्टी फायदेशीर आहे शहरात तसं नाही आहे. काहीच भेटत नाही तसं काहीच होत नाही.
मग तुमचे पोरं तर चांगले जेवण करत असतील खूप.
हा मग. बोलायचं काम नाही खेळून आले हातपाय की लगेच जेवणाला बसतात किंवा केव्हा केव्हातर हात पण नाही धुवत ते.
बापरे चांगला आहे नाही हात नाही धुतले ठीक आहे पण जेवण ते एकदमच चांगलं करत असणार.
अ मग असं खेळल्यानंतर तर ते जेवणाचा प्रॉब्लेमच नाही आहे जे असलं ते नखरे पण नाही करत मग.
अरे वा चांगलंय आहे.
हा
हम्म हम् कधीतरी मग पोरांना शेतात पण घेऊन जायचं. थोडी तेवढी आवड निर्माण होते. येऊन जात का अरे वा चांगलंय आहे.
सोबत म्हणजे त्यांना थोडं ते बघायला खेळायला मिळतं तिथं पण हा काय त्यांना सुट टी असली रिकामे असले घरी असले की मी त्यांना घेऊन सोबत नेऊन जाता आणि मस्त पण पायदळ किंवा सायकलने जातो.
अरे वा मस्त चांगलं हा हा बैलगाडी नसेल ना आता?
बेलगाडी पण नाही सायक ल आहे फक्त बेलगाडी आम्ही दुसऱ्यांची घेतो.
अरे बापरे हो का? हम्म हम्म.
ते पण भाड्याने घ्यावी लागते आम्हाला.
अच्छा हो का?
असे असे काम चालतात आमचे.
हा चांगला आहे बाबा मेहनत आहे. खूप शरीराची खूप हालचाल होते.
करायलाच पाहिजे ना. त्याच्यामुळे तब्येत चांगली राहील आणि दोन पैसे मिळत राहतील.
हो ते तर आहेच. आणि आजकाल महागाई एवढी झालीय. की पैसा किती असला तरी कमवायलाच पाहिजे रिकम बसण्यापेक्षा तरुण असताना पैसे कमवून घ्यायचे.
हो.
हातपाय चालतय तिथपर्यंत नंतर काही भरोसा नाही कि आपलं अ चालेल म्हणजे पैसा भेटेलच किंवा आपण काम करू शकू मग आत्ता काम करू शकू होतय तेवढं करून घ्यायचं.
हो बरोबर सांगितलं तुम्ही.
हो आता आम्ही पण तसच करतो, थोडं थोडं कशात म्हणा माझ थोड चालू आहे की मोबाईल वरूनच काही तरी काम बघायच की जेने करून महिन्याचे पन्नास हजार रुपये होतील अशे चार पाच ऑनलाईन वर्क फ्रॉम होम बघायचे घरून थोडं थोडं ते करते म्हणजे इकडून पाच दहा हजार तिकडून पाच दहा हजार असे चार पाच ऍप वरून पाच पन्नास हजार रुपये येऊन जाते
हो मग तसं असलं तर आम्हाला पण सांगा आम्ही पण करू
हो आहे ना कसं तर आता मी जे काम करते ते कंटिन्यूच हे म्हणजे हे संपलं की परत दुसरं भेटणार असं, चालूच राहणार ते काम.
हा का,
हो चालूच राहणार आहे, आणि अजून शोधते मी काम अ जे म्हणजे फ्रॉड नाही आहेत, रियल आहेत आणि चांगले आहेत कधी काही आपल्याला नुकसान नाही होणार अशी काम आहेत.
हा मग मला पण सांगा असल तर, म्हणजे मी पण करी हो
आणि कसं आहे ना, मोबाईलच्या रिचार्जपेक्षा, जर घरचं वायफाय असेल, तर मोबाईलचा स्पीड वाढतो म्हणजे पटापट होतो त्याच्यावर काम
आणि शक्यतो लॅपटॉप कम्प्युटरची काही गरज नाही पडत मोबाईलवरूनचण एवढे महिन्याचे पन्नास हजार ते कमवू शकतो
हम्म
चालेल दादा मग आपण बोलू नंतर आ बोलून छान वाटलं तुमच्याशी, बोलू या नंतर चला मग बाय. ठेऊूया मग फोन, हो हो करत जाऊ चला बाय.